हा
आवाज येतोय का?
हा बोला बोला येतोय. हा येतोय बोला.
काय करायलस मग?
काय नाय बसलोय.
बसलायसा.
हम्म नाही नाही. अजून जेवायचाय
जेवायचं नाय आजुन,
हम्म-हम्म
मग?
मग आता ह्याच्यात आपल्या रूढी परंपरा-
हा-हा.
हा. म्हणजे काय काय आहेत? याच्याबद्दल थोडस- बोलायचं होतं.
हम्म. बोला की.
अ. म्हणजे बघा की आपली सगळ्यात जुनी- रूढी परंपरा म्हणजे पंढरीची वारी.
होय.
हा. म्हणजे आत्ता पण सुरू आहे पंढरीची वारी आता येत्या शन - शनिवारी संपेल ती.
हा. आषाढी आता.
आषाढी एकादशीला.
हम्म.
हा. मग ती वारी पंढरपूरची सगळ्यात आपली- अ महाराष्ट्रीयन, कल्चरमधली, सगळ्यात जुनी परंपरा आहे ती.
होय.
हा. म्हणजे-
ह
आपले वारकरी लोकं कशे? पांढरं वस्त्र परिधान करून वारीला जातात.
होय.
दोनशे पन्नास किलोमीटर ही वारी, हा. चालत करतात, मग त्या वारीेमध्ये कसं? अ म्हणजे आप - आपल्या बायका कशा? नऊवारी साडी- कपाळावर तुळशीचं वृंदावन आणि- म्हणजे कपाळावर कस? तो- अ अष्टीगंध, काळा बुक्का असा लावलेला असतो. त्यांचा हा. तो लावलेला असतोय. परत अं टाळ. टाळ तेन घेऊन, वारकरी गाणं म्हणत- परत फुगडी. बायका फुगडी वगैरे घालत पूर्ण ती वारी- हे करतात कि- अ म्हणजे? पूर्ण करतात ती वारी.
हा हा.
हा. मग ते वारीला - पूर्ण पंढरपुरात कसं? प्रत्येक ठिकाणी रिंगणे- रांगोळ्या- अशा काढल्या जातात. परत घोड्यांचे, घोडे पण तिथं नाचवले जातात. तात.
होय. परंपराच आहे ती. घोडे नाचवाय-
हा. मग ते कस? संत ज्ञानेश्वरां- ची ही हे असत्या. पालखी असत्या.
हम्म.
हा. हां. म्हणजे, आणि-
हो
म्हणजे पंढरपूरला कसं? भरपूर, भरपूर म्हणजे भरपूर भाविक जातात. म्हणजे त्याच्यामुळे पूर्ण कसं? हा महिना असतोय तो पूर्ण- भक्तिमय वातावरण असतय. आणि त्याच्यानंतर मग- अ. प्रत्येक ठिक, म्हणजे जागोजागी कसं त्यांना- चहा, नाश्ता, जेवण, याची प्रत्येक ज प्रत्येक गावात अशी सोय केलेली असत्या. म्हणजे जे विठ्ठल भक्त असतात, ते करतात, हा. ते करतात त्यांच्यासाठी, मग ते असं हे घेत, ते घेत पूर्ण ही दिंडी अशी, पायी चालत त्यांनी अ पूर्ण करतात.
हम्म हम्म
मग तुमच्यात अ कोण जाते का वारीला?
नाही आमच्यात कोन जात वारीला, म्हणजे आमच्यात आधी लोकं जात होते, म्हणजे जे म्हणजे वयस्कर होते ते, खरं आता कोणच नाही जात वारीेला. फक्त त्या दिवशी ते वारी म्हणजे वारी संपत्या त्यावेेळेला एकादशीला तेवढं ते, आमच्या इथे एक मठ हाय. तिथं भजन वगैरे सगळं असतंय.
भजन वगैरे असतंय काय?
होय
हा, म्हणजे तुम्ही कधी गेला नाहीत वारीला.
नाही.
हम्म हम्म म्हणजे, ती पंढरपूरची यात्राच असत्या सोडा, त्यावेेळेला.
हम्म होय
आणि त्याच्यानंतर मग आपली अजून भरपूर अ अ रूढी परंपरा आहे.
हम्म हम्म
परत अ आपले
म्हणजे वेगवेगळे सण
हम्म होय
हा म्हणजे आता आषाढी एकादशी झाली की, एकोणतीस तारखेला बघा गुरुपौर्णिमा आहे.
हो
म्हणजे गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमेला कसं आपण आपल्या गुरूंना जर आपण शाळेत असलो
हम्म हम्म
हा, तर म्हणजे गुरुंना आपण कसं पुष्पगुच्छ देतोय. गुलाब देतोय, हा म आणि क म्हणजे त्यांना आणि सगळ्यात आपला म्हणजे म्हणजे आपल्याला, कोणतीही गोष्ट शिकवल्या शिवायही येत नाही.
येत नाही होय, सांगितल्याशिवाय किंवा शिकवल्याशिवाय.
हा, जर आपल्याला त्यातलं काय माहित नसेल, तर आपण किती जरी प्रयत्न केला तरी आपल्याला ते येणार नाही, हा म त्यासाठी एखाद्या गुरुची किंवा शिक्षकांची ही गरज असतेच.
होय
मग नंतरन आपला शिक्षक दिन पण आहे.
हा हा.
हम्म, मग शाळेत असताना शिक्षक दिन तुमच्याच शाळेत साजरा केला जात होता का नाही?
हा जात होता, केला जात होता की.
हा म्हणजे त्या वेळेला बघा कसं दहावीचे विद्यार्थी कसं शिक्षक होत होते.
होय होय हो
हा तुम्ही कधी झाला होता का नाही शिक्षक?
होतं की.
हॅलो!
हा. हॅलो! हा तेच झाले होतो ओ दहावीत असताना. झालो होतो एक शिक्षक. हम्म, हम्म!
शिक् हा
एक चांगला अनुभव मिळतो नाही म्हणजे हम्म.
हा म्हणजे आपले शिक्षक आपल्याला शिकवण्यासाठी किती किती म्हणजे प्रयत्न करतात परत त्यांना किती सुद्धा कंटाळा आला काय जरी झालं तरी ते आपल्याला शिकवतात. आणि आपल्याला ते हा ते आलंच पाहिजे. याच्याकडे त्यांच जास्त भर अस
लक्ष असतो होय बरोबर आहे की.
हा मग त्याच्या मुळ कसं अं शिक्षक दिन हा पाच सप्टेंबरला असतोय.
हा, हा.
हा आणि गुरुपौर्णिमा आता आहे जुलैमध्ये असत्या.
हा, हा.
हा.
मग त्याच्यानंतर न. अ आपलं रक्षाबंधन आहे.
होय रक्षाबंधन आहे आपली.
हा आता पुढच्याच महिन्यात रक्षाबंधन आहे बघा.
होय गणपती आहेत.
होय गणपती पण आहेत, रक्षाबंधन पण आहे. आधी खरं आधी गणप हे आहेत न्हे,
आधी रक्षाबंधन आहे मग गणपती गणपती सप्टेंबरला.
हम्म सप्टेंबरला गणपती य बरोबर आहे. मग रक्षाबंधनला कसं हा बहीण भावांचा अं नात्यांचा सण आहे होय त्यात कस बहीण भावाला राखी बनत्या जर म्हणजे एखादी. आर्टिस्ट बहीण असल. म्हणजे आर्ट असेल तिच्यामध्ये तर ती घरातच राखी तयार करत्या.
होय आता ते शाळेत पण उपक्रम घेतात क राखी बनवणं वगैरे, हम्म!
राखी झाडाला सुद्धा शाळेत राखी बांधतात. एकदम अशी मो ठी म्हणजे झाड झाड झाड सुद्धा आपली रक्षा करते, ऑक्सिजन देते आपल्याला. चांगली हवा देतय, म्हणजे फळे देत तय निवारा पूर्ण झाड म्हणजे आपल्याला कसं एखाद्या, हम् म्हणजे भाऊ जस आपलं रक्षण करतोय तसच प्रत्येक ह्याच्यात झाड सुद्धा आपल्याला हेकत त्याच्यामुळे आमच्या शाळेत सुद्धा, अशी एकदम मोठी राखी घरातूनच तयार करून आणायची किंवा ति, शाळेत सुद्धा करून घेत होती हा आणि असं झाडाला सुद्धा राखी बांधायला सांगत होतीत.
होय, होय
हा परत नागपंचमी आहे नागपंचमीला पण कसं, बायका अशा वारुळा्याला जाऊन.
हम् हम्.
हा वारुळ्याला जाऊन नागदेवताची पूजा करतात. नारळ वगैरे अ देतात तथ पर त्याच्या आधी भावाचा उपवास असतोय.
हम्म हम्.
हम्म मग तुम्ही करते का नाही भावाच उपस
होय करतोय की भाऊ चां उपवास.
हम्म म्हणजे दोन दिवसाचा करताय ना तुम्ही? पहिल्या दिवशी कसं धरायचा आणि त्याच्या रात्री कसं? धपाटे खायच हा आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी वारुळाला जाऊन म्हणजे नागाला नागाच्या मंदिरात जाऊन नारळ वगैरे देऊन आल्यानंतर आपण आपण तो उपवास सोडू शकतोय. मग त्यावेेळा कसं पुरण पोळीचा नैवेद्य वगैरे केला जातोय दुसऱ्या दिवशी
होय.
त्याच्या आदल्या दिवशी काय आपण धपपाटी करतोय. परत लया करतोय. मग त्याला्या नारा परत अ नागाच्या मूर्त्या पण आपण चिखलान बनवलेल्या. आणतोय घरात पुूजतोय मग ते दोन प्रकारच्या असात एक पाच फळीडीचा असतोय एक एका फडीचा असतोय.
हो.
हा मग ते पण आपण हे करतोय पोजतोय मग त्यांना पण लहायला लावायचं. परत ते तो दो धागा असतोय तो हळदीच्या ह्याच्यात हा ते हे करायचं आणि ते गळ्यात बांधतात ते नागाच्या आपण आणि आपल्या पण प्रत्येक घरातल्याच्या म्हणजे त्याचा काही इतिहास काय माहित नाही. खरं होय ते ते म्हणजे आपल्या रूढी परंपरा भरपूर आहेत आपल्या
होय.
हा म्हणजे ते आता आपण पुढं बघूया हा. हा ठेऊ का?
हा.